हॅलो!
हॅलो!
हॅलो! हा आवाज येतोय.
हा
हां
हॅलो!
काय करतेय, जेवलीस काय?
हा बोल की, कसं ऐकु गेलं हॅलो!
काय नाही काय करताय, जेवलीस काय म्हणलं.
नाही अजून,, तुझं? हा आवाज येतोय काय?
हा येतोय येतोय.
हा हा, कसं काय कॉल केलीस?
हां, काय नाय जेवलीस काय कशी आहेस?
हम्म, आहे की बरी.
मग दिवस कसा गेला आजचा?
काय हाय काय?
आं
हॅलो, मी तुला कॉल करणार होतो, तुमच्या इकडं हा
हा बोल बोल बोल तु, रेंज नाही आहे ईत जरा प्रॉब्लेम आहेयता बोल.
अ तुमच्याकडे म्हणलं, असं फिरायला वगैरे हा येतोय की.
हां हां हां.
अ फिरायला वगैरे बघायला काय आहे का तुमच्याकडे?
हो हाय की, म्हणजे अ आता तासगाव हा तालुका हाय पण इथं म्हणजे रथ उत्सव असतोय मोठा, म्हणजे हा ते पेपरमध्ये पण न्यूज एत्या, गणपतीच्या टायमाला तिथं बघण्यासारखं असतय, रथ उत्सव होय, तासगावचा मेन गणपती त्याच्या गणपती मंदिर समो, र असं रथ उत्सवचा कार्यक्रम असतोय. हा, मग यात्रा, अं लांब लांबच्या गावात लय लोक, मुंबईपर्यंत ना पुण्यापर्यंत लोक भरपूर लांब लांबचे रो लोक येत तिथं, असं रथ उत्सवा साठी स्पेशल असं हाय. ओके आणि हॅलो आवाज येतोय ना माझा हॅलो!
हा येतोय येतोय.
हा येतोय ना, ते खास रथउत्सव साठी येत्यात,, हा.
हा.
अ मग त्या दिवशी म्हणजे सगळे लांब लांबचेे येतात आणि असं गणपतीचे मंदिर तेन सजवलेला असतंय आणि रथउत्सव व म्हणजे दीड दिवसाचा गणपती अस